हॅलो हा बोल हा बोला
हा स्वयंपाक झाली पूजा झाली बाबून झोपलाय. हा पप्पा लि नेलं डोळ्याचं ऑपरेशन करायले.
हा मी तेच म्हणणार होते मागाशीच लावणार होते. पण आज लवकर उठून गेला.
आता तुमच्या भावाना नेलं. म्हणजे बारा वाजता नेलं म्हने.
फायदा आता मी नंबर लावला होता तो अंदर न्यायचं म्हणी. हा हे दाखलवणे ड्रॉ गिफ्ट टाकला त्याच्यानंतर काय म्हणे ते हे केलं म बीपी गीपी चेक केला. बरोबर आहे हा नॉर्मल आहे. ते दिली म्ह मेडिकल आणल म्हने. आई बी गेल्या ना तो.
हा तेच मग ते हिरोईन.
हिरोईन नाही ना ते खेळून राहील बाहेर माती गोटे.
ह हिरोईन माती नसती खेळत म्हण.
ते केक बनवून राहिली माती खेळून आली चिवड चिवड चिवड चिवड
बरं आहे उन्हा गेल्यापेक्षा आपल दरा फूड खेळ हम.
आवाज नाही येत कला करू राहियला एक येत खेळून राहायला घरोबर फिरून राहिल इकडून, तिकडून, तिकडून येत.
हा.
काल नाही लावला मग?
नाही काल नाही लावल बी ना हे पप्पाच्या याच्यावरच लावला होता. मग काल काही लावला नाही.
हा का मग ला किती झाले मग?
माझे अ हा रोहितनी बोलली मग एक कॉल माझ्याशी बोलली ताईशी बोलली आणि एक कॉल पप्पाशी बोलली.
अरे बापरे बरं आहे मग बाहेर कुर घरातच.
ते घरात होती तर आई इकडच्या रूम मध्ये होती तर ते तिकडच्या रूम मध्ये होती.
बर बर, ओ ओ काय? घेऊ तुला, तू एक तोडला आणि दुसरं घेऊन आला का आता? नाय.
बाबा बाबा कुठाय?
बाबा!
राधा हा. बाबा, दादा कुठेय र दादा!
बाबा दादा पप्पा मम्मा मम्मा चालूच राहत त्याच.
हा हा आता काय दादा
दादा दादा. ददा, ददा, पप्पा, पप्पा, मम्मा, मम्मा!
हवं रे हवं रे!
आज मी त्याला जास्त झोपूस नाही दिलं मग ते बघा कस होतीय, हाय का?
झोपू देत नाही काही सुचू देत नाही मग
हा हा
नाव मामी काय म्हणती मामी बोल तू मामी ना आवाज दे! मामी!
काय करतय रे?
शिव एकदा रडायला लागला की रडायलाच असतं बस दुसरं काही सुचत नाही शिवला.
ऐं शिव!
ते काय एक तर रडला, आमच्या तीन की चार बाकी यांचे
हो काय हम्म. हो का तीस कॉल, तीस कॉल झाल्यानंतर भेटते पैसे.
तीस कॉल झाल्यावर मग एक दिवस ते चेक किंग ला घेता एक की दोन दिवस चेक करतात ते किती वेळ बोलले किती मिनटं काय मिनटा मागे पैसे सात रुपये आठ रुपये
हा.
दहा दहा मिनिटात कमप्लीट बोलले तर मग ऐंशी रुपये देतात.
हा. हा.
हम्म आप पण दहा दहा मिनिटं नाही बोललो ना म्हणून मग आमचे कमी आलेले, नाही तर दोन हजार रुपये येतात ब असं.
मग पैसे कसे काढायचे ताई याचे वाले आधार कार्ड दाखवून?
नाही नाही नाही नाही नाही तुमचं आपलं काय म्हणतात ते! काय तरी म्हटली ती पी पीटीएम नाही नाही. कायचा नुसतं आपला हे आधार कार्ड वगैरे काहीच नाही टाकायचं.
हा.
टाकायचा पी पी आहे काहीत नंबर आहे तो टाकायचा. मग तो नंबर टाकला कि ते आपल्या नंबरवर पैसे टाकतात. मोबाईल नंबरवर.
होना होना.
हम्म मग ते अकाउंट नंबर वगैरे नाही द्यायचा त्यांले. मग तो नंबर टाकला की त्याच्यावर पैसे येतात मग आपण आपल्या अकाउंटने फोन पेने गुगल पेने कशाने काढू शकतो आपले
असं कॅश नाही काढू शकत.
काढू शकतो ना कधी पण कुठं म्हणजे कॅश म्हणजे अकाउंट ला आले पाहिजे तुमच्या अकाउंट मध्ये तरच ना
हा त कोणत्या अकाउंट मध्ये हेच त नाही माहित आपल्याले
कोणत म्हणजे तुम्ही जो टाकणार तो अकउंड नाही टाकायचं त्याच ते आपला नंबर असतो पासवर्ड मोबाईलचा यूपीआय नंबर यूपीआय नंबर असतो ना काय
काय मी त रादा त इथे विचारयला लाग ना
युपीआय नंबर असते युपीआय नंबर त्या नंबरवर येतात ते मला यूपीआय नंबर टाकला. हम्म आवाज काबर रिटर्न येतोय माझा मला,
हाव काय तुमच
हम्म वरट हम्म आता नाय येत. आता नाहीयेत. म्ह ना माझच आवाज रिटर्न रिटर्न फिर आमच्या इथं सगळ्यांचे युपीआय नंबरच टाकायला. सगळ्यां युपीआय नंबरच टाकाला होते ते युपीआय नंबर टाकला ना. कि मग ते बरोबर येतात आपल्या अकाउंटवर आधार कार्ड हे ते काहीच
हा माहिती ते सायली ताईन टाकलं पण मध्ये नाही माहिित युपीआय नंबर टाक. ला देना की काय टाकलं.
तो आत्ता नाही लागत तो नंबर आता ते कॉल गेल चेक करतील मग ते नंतर मग आपल्याला परत मेसे येतो मेसेज वर तर सांगतात ते मग ते युपीआय नंबर टाकायचा त्याच्यातून सगळं करायचं मग ते दोन रुपये दोन रुपये टाकतात मग दोन रुपये आल्या आपल्याला की दुसऱ्या दिवशी मग पेंड जेवढी आपली टोटल असते तेवढी पेंडिंगला टाकून ठेवतात ते मग दोन दिवसांनी येतात असं तरी चार पाच दिवस लागतो ना त मग,
हा ते नाही नाही ये कधी बी पण आपल्याला प्रोसिजर बी तर माहित पाहिजे ना त्यां
युपीआय नंबर असते त्याचा युपीआय नंबर टाकला की बरोबर येत.
ह ते जा
आता तुमचा एवढा एवढं कॉल बोला दहा मिनिटं मग दहा मिनिटांनी कट केला की मग थोड्या वेळान लाव जा आम्ही जेवणा बिवन केलं. अ
हा हो लावण मग एवढं जाण दे उद्या फत सात मिनिट झाले हा, हा
पाच मिनिटं झाले अजून पाच मिनिटं म्हणून म्हटलं. यालाही जेव घालं मग, मग काही नाही टेन्शन मग नस त्या दिवसभर मग काय नाही काम
हा हा हम्म
म जेवणा भांडे झाले की झाल मग हा खेळते झोपते खेळते.
हा
ह ह् म्हणजे चालतंलं. ह हा ते हा ते सहा वाजता येते.
हो मग शाळा बी चालू झाली का तुमची,
सोमवार पाासूनच एकच दिवस बारा ते तीन गेली तीन मग आता बारा ते पाचच आहे तिची शाळा.
तिची शाळा बी चालू झाली तिची शाळा तर म्हणे पंचवीस तारखेला चालू
आमची पण वीस तारीख होती पण फोन आला.
ह काय?
हम् काय रे काय देऊ? का पाहिजे धर घे धर घे ते मला. खोलू दे ह बघते
तिथे झाडे काढायच गरज त झाडं
रोशनीची शाळा चालूच आली फोन आलता मला रोशनीलाही पाठवत जा शाळेत.
नाही ना तीस तारखे पाासून चालू होई म्हणजे आता म्हणजे पंचवीस आणि आता म्हणते
अरे देवा नाही बे आम बाकीच्या नाही उघडल्याागल कोणाच्याच नाही चालू झालं काय?.
नाही कोणते
हा मग काही टेन्शन मला वाटलं तुमच नाही आमच्या इथं झालेलं आहे. नाही आमच्या इथं सगळे झाले गाड्या गिड्या चालू झाल्या आता गाड्यावाल्यांना भाव वाढवले बाई! हजार रुपये महिना मग ह सगळं झालं वाढवलं आमच्याकडे
भाव वाढले ना ताई हा पेट्रोल चे पण भाव वाढले ना हा हा पेट्रोलचे पण भाव वाढले हाऊ हाऊ
दोन वर्ष बरोबर सातशे रुपये घेतले त्यानी ह वर्षभर
नाही त्याच बी काही चुकलं नाहीये म्हणा पण काय म्हणे ते हे झालं ना
आपल्यालाही परवडलं पाज त्याच चुकलं नाही आपल्यालाही परवडत नाही असं होत ते पण काय आता? नाविलाज सोडवा ना नाही सोडवायला कोण नसत. हम्
हम् तस नाही दोन दोन हा दोन वेळा करून द्यायचे मग ताई पाच पाचशे
तस तो टेन्शन नाही त्याच थांबते नाही तो म्हणे जुन्यानां हा ते ह द्यावंच लागतं ते तर आहे दीड महिना दीड महिन्यान दिलं की परत दुसरा महिना भरून जातं लगे दीड महिने दीड, दीड महिने.
मग मी तेच म्हणून राहीली नाही ई काय म्हणते या महिन्यात नाही या महिन्यात नाही दिले तर नाही बाई हाव हे गोष्ट खरी आहे तुमच्याला आता बोलले द दहातली एक गोष्ट बोलले कुठं जाय जेवढे दहा वेळा पैसे म मागाव लागते तेव्हा कुठं एक वेळा देते.
मग तेच म रहिली पार रडकुंडी येतो त्यांच्या पुढं हात पसर पसरू
हे भारीया बात
हम प्रत्येक गोष्टीला मागाव प्रत्येक गोष्टीला. मागाव बर आपल्यासाठी तर नाही स्वतःसाठी
बरं दहा मिनटं झाले तुम्ही त्याला खाऊ घाला.
हा चालेल थोड्या वेळाने लावा मी लावते तुम्हाला माझं झालं की मग ला. वा चालेल